तिथं कस तू रस्ताला आहे ना पूर्ण ह्या गल्ली ह्या रोडस ना त्या रोड
हा मोठा आहे तो म्हणजे पूर्ण रामनगरचा तो एक रस्ता असा आहे की पूर्ण रामनगर ग गोल चक्कर मारून येतेस त्या रस्त्यावर
हम्म
हम्म ह्या साइडून पण आणि त्या साइडून पण म्हणजे जवळ जवळ तीन लै रोड होते
ह इथून कस तुमच्या त घराार असता शॉर्टज जसं ते अमिनान त्यां जगरल लातो तससा मोठा मोठा होत गेल
हम्म हम्म होय होय होय.
आमच्या इथे जरा जुळा काय म्हणजे ते कसं. ते ते मोहम्मद वगैरे आहेत का नाही.
हम्
तिथून आतमध्येच ते झोपडपट्टी येते आणि तिथून तिकड सगळं ते खाजगे.
म्हणजे मिरजकरांच खाजगी मध्ये येते काय.
नाही नाही मिरज करणाच पण झोपडपट्टीचच येतेय तिकडून वरती. ते जाधवांचं पाटलांचं ते घर आहे का नाही. ती सगळी ह्याच्यामध्ये आहेत म्हणजे प्रायवटचे आहेत त्यांची.
हम्मम्म हम्म हम्म असं आहे व मला वाटलं ते हेच आहे.
नाही नाही. अर्धा म्हणजे. ते माग मोठे मोठे कारखाने वगैरे ते आहीत का नाही. ती सगळी प्रायव्हेट आहेत म्हणजे कुठनं झोपडपट्टी अस कि कुंभ. वगैरे आहेत का नाही पुूर्वातेन इथून सगळी इकडच्या बाजूला मंदिर. झोपडपट्ट्या येत तेवढीच झोपडपट्टी येतती मधला भागच फक्त.
ीच घर आहेत किंवा.
हा. ते नाही त्यानंतर मग तिकड वहिणीच्या घराच्या फुडचा ते. सगळं असं क नाही घ्यायच ते.
तेव्हा इचं घर पण झोपडपट्टी मध्ये येते्ट.
त्यासध गोल राऊंड क नाही तेवढं झोपड पट्टी आहे बघ. म्हणजे बघ इकडनं असं मिरजकर मोहम्मद परत. ते पुूर्वा त्यानी परत ते तिकडचं खाना वळ वाली त आहेत ना.
हा हा.. ते चिकनवाले आणि त्यांच्या शेजारथी वहिनी गंथडे
हा ह. तिकडून ते परत ते शाला मावशी ते का नाही तेवढं.
आमची गल्ली लास्ट तेवढा गोल एरियाच फक्त. नंतर ते चिक्कूची झाडं होती की नाही कारखाना, ते पण त्यां त्यांच प्रायव्हेट आहे. ते पण झोपड पड पट्टीमध्ये नाहीत.
राम मंदिर पण नेमकं कुठे येते. ते नाही माहिती मला आता.
अम झोपडपट्टी मधले घरं विकायला पण येत नसतील हनि.
नाही नाही आता ते महार महानगरपालिका म्हणून झाल्या वाटतं भाशीत. पण आता काय माहिती?
विकायला येते का नाही काय माहिती?
नाही येतय की पण कमी पैशात कोण घ्यायला मागत नाही कारण मग कधी सरकारच्या डोक्यात काही. पाडून ते बिल्डिंग उभा करतील सांगता येत नाही ना.
म बिल्डिंग मध्ये पण घरं भेटत सोड ते पण फायद्यातच आहे.
ते बाय.
कस? आपलं स्वतःच जागा आणि त्याच्यावर आपलं घर ते वेगळंच ग
हो
मेसेज केल्यास का काय तर
मी तुला स्क्रीनशॉट पाठवलय की मी ऑनबोर्डच आहे म्हणून
हो तुम्हाला आता आलंय वाटत
मग नेटवर्क प्रॉब्लेम आहे वाटता आपण लाई लांब आहे ना
कसले नेटवर्क आहे प्रॉब्लेम आहे
आणि त्यामुळे कसं तुझं जर संपत आला असेल ना तर ते तुला असंच होणार प्रॉब्लेम
हम् नेटवर्क जेव्हा नवीन नवीन आपण रिचार्ज करतो ना तेव्हा एकदम फास्ट चालते हम्म हम्म हम्म
बंद
आता ते तीस कॉल येतात का ते तीस कॉल येतात
ते आपल्या बोलण्यावरती आता आता तू मला तर वाटते तुझे किती कॉल केले गेले हो ते ते सगळं धरून ते पुढं जातो बघ
हा हा असं आहे काय ते सगळं
आणि तस तस जेव्हा नवीन नवीन टास्क आला क नाही तेव्हा लोकांना जास्तीत जास्त कॉल आ पन्नास साठ वगरे पण आताता जास्त दिवस झालेत ना त्यामुळे नाही येत इतके तिसच येतात
हम्म हम् काय बघूया किती येईल ते येईल
हम्म
काय तुझ राहिलेले कर मला सोमवारी सोमवारी करतो की तुला राहिलेले जर राहिले असले तर सोमवारी खूप आले ना तर मग त्यात निम्मे सोमवारी करतो निम्मे म्हणजे त्यांना जेवढे बोलायला येतील तेवढे
हा आणि आता मला हा कॉल करून ना त्या मुलगीच पण पूर्ण करून घे म्हणजे तू कसं उद्या तिला कॉल करू शकशील ना ती उचलेल तुजे कॉल
हा चालेल की आजुन जरा आवरत आवरत तिला तिझं दोन घेतो आणि माझ दोन करतो म्हणजे माझा पण एक टास्क कंप्लिट होऊदे
हा तिज पूर्णच कंप्लीट होईल ग
हम्म त्यांचे दोन राहिल्यात का एक राहिलाय
दोन राहिलेत वाटत तिचे मग आता तिने तुझा तुला एक केला
केला म्हटलीस ना मग तोच केला मग एकच राहिला असेल अस झालं असेल नाही दोन राहिले असत त्याची तीन राहिलेली
हा हा मग दोन राहिले असतील हा हा मग ती मला बोलली की दोन राहिले म्हणजे मग तिच दोन घे तू म्हणजे तिच होऊन जाते आज
घेतोय
हम्म
त्यांचे दोन घेतलंवर कसं आता माझे आता तुझा कॉल ठेवला ना मग दोन कॉल त त्यांचे घेतले ना आणि मग मी पण केले ना तर माझ पण हा टास्क कंप्लीट होतो म्हणजे पुढचं
म्हणजे किती पंचवीस होतात का तुझे हा मग ते उद्या होते की तुझे तिला कर की आणि मग तुझ्या बहिणीला पण कर काहीतरी हो ते तुझत पण तीस
येथ सोल बोलायला आता किती वाजल्यात काय माहिती हा साडेपाच वाजल्यात म्हणजे सहा पर्यंत टाइम आहे ज माझ्याकडे किती होतील त्यांच पहिला घेतो मग माझे किती होतील ते बघूया
हा हा
हा
असंच असते म्हणजे असं लग्न झालेलं असलं की काही टायमाच लिमिट असते का जरा कारण पुढची पण कामं आवरायची असतात ना
टाइम जरा टाइमाच हेच होते ग
त्यांच कस अनमॅरड त्यामुळे काही कधी कोणाचाही कॉल करू शकतात ते
ते ना घरी त्यांच्या अनमॅरिड मुलींच्या इथं मम्मी वगैरे काही नसत
इथं काय मम्मीला म्हणलं की थांब जरा एवढं काम करू देेत मम्मी मम्मीच करून घेते काम तिथं काय कोणच
ह इथं कसं सगळं हेच असतं
हा
अ आणि कुणीला थांबा पण म्हणू शकत नाही ना
तेलाकसे खांबन हम् भांडायला तयार राहिलं पाहिजे
मग आणखी काय
काय नाही बघ ही माझी मुलगी आता एक किचन वरती एक कळशी भरून ठेवलेली असते तिथ सगळं आपण टाकून ठेवल्या त्यात कॉलवर बोलता बोलता ती झोपलेली असते मी तुला काल परवा पण म्हणल माझी मुलगी झोपलेली असते दिवसा दिवसा दोन कॉल केलीस का नाही मी उचलू शकते ना कस तीन वाजता जर कॉल केलीस तर ती एक झोप काढून ती उठायच्या तयारीत असते परत मग मी मी तिला परत झोपवत असतेो एक चार वाजेपर्यंत तरी
हम्म हम् हम् बरं झालं सांगितलीस म्हणजे सत होत कसं मला माहितच नव्हतं मला वाटलं ते दोन दोन ला वगैरे झोपत असेल
नाही नाही तस लहान मुलांचं काय सांगता येत नाही त्यांचं कायच कधी काय उठतील
ह
मी तर ती झोपल्यावरच निवांत म्हणजे माझा मोबाईल बघत मी चहा पिऊन घेते ती परत पिऊस देत नाही निच्या कुठं सांड कुठं काय कर मग ते गरमच्या उगच तुला भाजेल की मला भाजल म्हणून मग तेी झोपल्यावरच पिऊन टाकते दुपारीने
ह सकाळी कितीला उठते ती
सकाळी तेी उठते सोडा साडेआठ आठ वाजे कारण झोपते ना अकरा पावणे अकरा झोपलेली साडे दहा पावले अकरा मस्त झोपते अशी ती हम्म
तुला काही लवकर उठावं लागत असेल कारण तुझा डबा असेल दा डबा झाला की मग तुझं दिवसभर मोकळ
हा मग नंतर म काही हिल्ला घेऊन धुणं भांडी असं करायचं फरशी वगैरे मग हि ज चारणं बरणं काय आणि मग आता मी सहा वाजता जाते खाली भाजी र् स मजल्यांत टाकाय परत एक फरशीसून घेते कारण मगार धूळ येते नाही का ख लो वगैरे अस दोनदा फरशीप असते दिवसाातून
किती थ्री
तिसऱ्या मजल्यावर आहे वन आरके आहे पण तिसऱ्या मजल्या लव
होणार का मग काय हे होत असलसल
हम्म हो तर लगेच मी सकाळीच ते फ्लोअर किनर टाकून पुजते परत संध्याकाळी नुसतं पाणी टाकून कसून घेते रुमाला ना
ह हो ह
कारण सकाळी स्वच्छ पुसलेला असते फक्त ते धुळीसाठी आणि मुलगी काय खाली पडलेलं खाऊ नये म्हणून
हम्म होय काळजी घ्यावीच लागते
हा कारण बर त्यांना काय धूळपोटात गेली की शी सुू असं चालू होतं परत
हम्म ह मग कठी काय
काय म्हल आता काय ती कोल्हापूरची पण छान बोलणार ट झा असेल तर त पण उचलणार नाही सगळे
तिती तशी बोलली अगं आणि तशी बोलली मग मी राहू दे म्हणलं उघच आता ती
काय म्हणले की फोन करू नका
नाही नाही मी कार्य मी मी तिला विचारलो तुम्ही कार्यवर आहात का तर ती बोली नाही कारवर मी
अच्छा
आता तने डिलीट पण केला असेल काय सांगता येत
नाही नाही डिलीट नाही करणार ती त्याशी तिला गरजच आहे घरातच रोसलेली असते ना ते म्हणजे घरातच आहे ना तेी घरात असले की थोडस कामाची गरज असतेच रिचार्ज ला पैसे मागा परत कशाला पैसे मागा असं होत ना ते त्यामुळे सगळ्यांना ह कतास्त्री
ते पण ह सोळपंतीी अशी बोलली बाई बोलल्यावर
अगे पर कल उचलल्यावर कसं मोठी फॅमिली आहे ना त्याची परत नसेल काय असेल प्रॉब्लेम कॉलच असल्यामुळे तस ते कसं ते कहाणीचं वगैरे ते ठीक आहे का पण ते कॉल ज होत
होय हे कॉल्स नाही हे नकोच हवं होतं बाई तेच पाहिजे होतं
चालत म तुझ दहा मिनट झालेू परत तिला कॉल करून घेतेस का म ह चालेल मग कर मला सोमवारी राहिले तुझे काही तर चालते
हम्म